हॅलो.
हा काय चाललंय?
बाकी काही नाही बरं हाय तेच म्हणलं अक्कलकोटच ते आता सांगत ते काही माहित नव्हतं मला.
ह अकलकोटला है ना अकल सोलापूर वरन जायचं अकलकोटला. बस पण
हा.
प्रायव्हेट करून जायच म्हणलं तरी आणि अस. पॅसेंजर घेऊन जाणारे जीप पण आहेत असे.
अच्छा.
ट्रॅक किंवा इरटीका वगैरे असे आणि म प दोन मुक्काम करायचं वाटलं तर तुम्हाला खूपच हैराण तिकडून यायचं असतं ना तुम्हाला. लांब होतय ना तुम्हाला प्रवास मग एक तर सोलापूर मुक्काम करायच किंवा अक्कलकोट जायचं.
हा.
रूम आहेत अवेलेबल. त्याच्या माग मुरलीधर मठ म्हणून पण आहे‌. अकलकोटमध्ये मुरलीधर मठ म्हणून मागच तिथं पण रूम चांगले‌ आहे आणि स्वस्त आणि चांगले एक मंदिर आहे आतमध्ये श्रीकृष्णाचं.
अच्छा.
हा हा.
घेऊन यायचं. सात साडेसात पर्यंतून आवरून साडेसातला समान बसायचं इथन साडेआठ यायचं. मग तिथअ तिथे एक एक दीड तास बसायचं म्हणजे दर्शन वगैरे घेऊन थोडं निवांत. मग काय खायचं प्यायच वगैरे करायचं तिथं. बहुतेक प्रसाद पण असेल तिथं पण. गुरुभेट मध्ये गुरु मंदिरमध्ये. गुरु मंदिरमध्ये मग तिथनं झाल्यानंतर खंडोबा मंदिरला तेवढं जाऊन यायचं‌.
गुरु मंदिर म्हणजे ग मला एवढ गुरु मंदिर म्हणजे ते मंदार जोशी असतात ते ते मंदिर-
नाही नाही नाही ते वटवृक्षाच
ते वट वृक्षाचं ना मग गुरु मंदिर वेगळं हाय ‌.
गुरुमंदिर मोठं वेगळं आहे ना तीथं.
अच्छा.
चोळप्पा महाराजांच इकडंच, चोळप्पा महाराजांची समाधी माहिती का इकडं? स्वामी समर्थांची समाधी कुठं आहे, तिथ चोळप्पा महाराजांचा पण आहे. बरोबर? गुरु मंदिर आहे ना, बाळ प्पा महाराज होते बघा. चोळप्पा महाराज आणि बाळप्पा महाराज दोन होते ना.
हा हा.
बाळाप्पा महाराजांच्या तिथं गुरु मंदिर आहे .
अच्छा. ते ना
हा. आता चोळाप्पा महाराजांच जास्त आता हे म्हणतेत ना, पण बाळप्पा महाराज पण होते की.
हा हा बरोबर.
हां मग, तिथं पण गुरु मंदिर आहे. तिथं बाळप्पा महाराजांच्या पा मग गुरुमंदिरा जवळ तिथं साडेनऊ, दहा पर्यंत साडे दहा पर्यंत बसायचं.
हा.
दोन्ही दर्शन होते. मग मंदिरामध्ये जाऊन यायचं अकरा पर्यंत. लास्ट लास्ट अकरा, सव्वा अकरा, साडे अकरा पर्यंत. मग साडे अकराला वटवृक्षाच्या मंदिरात यायचं. बाराला आरती असती ना.
हो हो.
हा मग ती आरती वगैरे करायची.
हा हा.
मग जेवण पण सगळं असत की हा-
हम्म. अन्नछत्राचे इथं जेवण वगैरे केलेले आहे, ते माहितीये.
आणि आजच जेवण पण चालू आहे की तिथं. ऑनलाईन तिकीट काढायच
हा. ऑनलाईन बघ.
हो. हा हा.
मग डायरेक्टर लाईन मध्ये पाठवत्यात. म्हणजे आई एवढं थांबायचं दोन अन तीन पुणे मुंबईमधुन तर खूपच लोक येत.
भरपूर येतात ते लोक-
हा. मग त्यामध्ये
हम्म.
हे वय जास्त जातंय, पुन्हा पूढ जाता येत नाही आपल्याला.
तेचं ना.
मग तिथं जेवण वगैरे करायचं. जेवण वगैरे करून थोडं रेस्ट वगैरे करायचं. मग तेवढं मग साडेबा दिड गाणगापूरला जाऊ शकता.
अच्छा, म्हणजे दोन्ही पण होऊ शकतं तुमचं हम्म.
संगमवरती जायचंस. संगमावर आंघोळ करतो रे, मग मंदिरात जायचं गाणगापूरच्या दत्त मंदिरात.
हा.
बाराची ना संध्याकाळी पण असतील बहूतेक किंवा दर्शन तरी घ्यायचं दुपारून. कधी किंवा तिकड दत्तांची तर आरती दोन्ही पैकी एक होती ना. हॅलो? हॅलो? ऐकू येतंय? हॅलो?